हॅलो!
हॅलो, येतोय का आवाज?
हॅलो.
येतंय का आवाज?
हॅलो आवाज नाही येत गं. हां.
काय करता दादा तुम्ही?
श्रुती.
एक तर मी पण शेतकरीच आहे. मी पण शेतीच करते शेतकरीच आहे,, काय कर शेत काय येतंय शेतामध्ये सध्या?
शेतात द्राक्ष बाग आहे, काही कांदे आहेत. काय भेंडी ये, तुमच्या शेतात काय? हां?
हॅलो. हॅलो. हॅलो, हा, तुमच्या शेतात काय म्हटलं?
डाळींब येत, कांदे, गहू
हां.
बाकी दुसरी कोणते पिकं घेतल्या जातात म्हटलं?
बाकी दुसरे टमाटे घेतल्या जातात. काही गहू, सर्व पिके घेतली जातात. डाळिंबासाठी काय -काय तुम्ही वापरता? काय करता? कशी आहे डाळिंबाची शेती?
आम्ही त्यात आळी मातताच छाटलयं, पहिलंच वर्ष त्यामुळे एवढं काही माहिती नाही त्याबद्दल.
हा हां. मीच हॅलो, हा हा. डाळींब आले का खुडायला आता म?
नाही आता सुरुवात आहे, छाटलंय कालच प्लॉट झाटाय झालायं, आता पाणी वगैरे देऊन
हां हां. आमचे ही द्राक्षे आहे विक्रीला.
कोणत्या कोणत्या व्हरायटी ये तुमच्या द्राक्षांच्या?
थॉमसन ये. नाम व्हरायटी, आर के. काही असंच. कांंदे इंदू एक व्हरायटी ये उन्हाळीची, भेंडी राधिका म्हणून.
द्राक्षांच्या भरपूर व्हरायटी आले आहेत ना आता?
हो द्राक्षांच्या भरपूर व्हरायटी आल्यात. हं. थमसनी, आर केे, क्रिमसनी आरा फिफ्टीन ये, आरा सिक्स्टीन ये. क्लोनी, सुधाकरी, आर के, एस एस एन. आणिं आजून अनुष्का ये, बुलटी ये.
त्या खूप वरायटी ये, क्रिंगबेरी- किंगबेरी ये. ती काळी असती, काळी लांब असती, शुगर फुल असती तीला बी. पर्पल ये, शरद ये, शरद पण चांगली क्वालिटी आर के त पण खूप चांगल्या क्वालिटीची राहत ये लांब व्हाईट कलरची राहते ते. शर्वाात काळ्या कलरची राहाते. ज्योती नावाची एक काळी व्हरायटी ती लांब व्हरायटी असते. पण शुगर मस्त राहते. खायला गोडच चवीष्ठ राहते. हो.
त्यातल्या कोणत्या व्हरायटी म्हणजे लांब एक्सपोर्ट होतात, काही व्हरायटी असं, का यातल्या द्राक्षाच्या काही व्हरायटी या लोकल मार्केट साठी चाल काही एक्सपोर्ट होता ना, कोणत व्हरायटी एक्सपोर्ट होता?
एक्सपोर्ट साठी आरा फिफ्टीन आरा सिक्सटीन एक्सपोर्ट होती. थॉम्सन, ती कलर व्हेरायटी राहती आर फिफ्टीन आर सिक्स्टीन अशी गुलाबी कलर ची व्हरायटी असते. थॉमसन सुधाकर. अ क्लोन सफेद व्हाईट व्हेरायटी असते. ती पण नेक्स्ट वर्ष साठी होती. सारखे पण लोकल एक्सपोर्ट होते रशिया, बांगला. आणि युरोप व्हेरायटी आहे थॉम्सन का यांना सॅम्पल काढून पाठवल्या जात. त्यासाठी मग भरपूर कोल्ड स्टोर आहे सह्याद्री. का भालेराव अशा स्कूल टॉवर वरती कटिंग करून नेल्या जाते. मग युरोप पाठवले जाते. काई वरटय म्हणतो, अनुष्का एस एस एन या लोकल मंडईच्या व्हेरायट्या लोकंल एरियात जातात ग ते अश यू पी, बिहार, कलक्कता, बनारस. आई माहुरगड, चित्तुरगड,
ह् हो लोकल मंडी चालू असेल, तर बाहेरेच माल एक्सपोर्ट होत नाहीये सध्या तर, खूपच बेकार कंडिशन झालेली अस शेतकरी. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! आवाज येतोय का? हॅलो!